हा बोला ताई.
हा आवाज येतोय?
हो हो येतो आवाज.
हा. अ तुम्हाला काय काय माहिती आहे शेतीबद्दल?
शेतीबद्दल आमची शेती हाय पण मीच जात नाही. मला जमतच नाही ते करताच नाही येत. माझे घरचेच करतात.
हा म्हणजे तुम्ही कधी जात असताल ना शेतामध्ये?
नाही नाही आमचा द्राक्षाचा भाग आहे ना, जेव्हा नवीन नवीन होते तेव्हाच गेलेली. आता नाही जाणू म्हणजे मला एवढं नाही सांगतायेत आम्ही एकदा भुईमूग केला होता. तेव्हा गेली होती भुईमूग काढायला.
हा हा ह वेळा अमोशाला वगैरे जात असताना.
कधी?
वेळा आमोशाला?
म्हणजे?
म्हणजे तुमच्याकडे वेळाआमोषा नसते का म्हणजे त्या दिवशी आपण शेतामध्ये जात तो पांडव ते घालतात ना त्याची पूजा करण्या अच्छा आणि त्या आमच्याकडे असते ना हा.
अच्छा आमच्याकडे आषाढ महिन्या मध्ये मोंडा म्हणतात म्हणे त्या दि बैला ला काय काम नाही आणि शेतीतही काही काम नाही.
अच्छा.
महिनाभर दर मंगळवारी असं असतं.
अ आमच्याकडे ना वेळआमोशा वेळआमोशा असते ना. तर वेळाआमोशाला म्हणजे तिज महाराष्ट्र म्हणजे मराठवाडा किंवा सोलापूरच्या साईडला असते.
हा हा.
आणि त्याच्यामध्ये काय होतं पेरणी ती केलेली असते. आणि जरा जरा पीक उगवलेलं असत तिथं आणि मग त्याच्यामध्ये ना अ दिवाळीमध्ये अ पाडव्या दिवशी पान पात घालून ठेवलेले असतात. आणि ते पाच पांडव त्या दिवशी पूजायची असतात. म्हणजे जे जवारीचे जे काड लाक जे राहिलेलं असतना पेंड्या. त्या पेढ्या पाच पेंड्यानी त्याला त्याचा कोटा करतात त्या पांडवांभोवती आणि त्याची पूजा वगैरे करतात.
नाहीे मी पहिल्यांदाच ऐकलो बरं का.
हा हे आमच्याकडं म्हणजे सारखंच म्हणजे सारखं नसतं काय म्हणतात त्याला. हा.
ते दिवाळीच्या आमुशाला करतात ना तुमच्याकडे.
अ दिवाळी मध्ये जो पाड असतो ना त्याला पांडव घालून ठेवतात फक्त शेत तामध्ये आणि अ डि सेंबर किंवा जानेवारी म वेळामोशा येते आणि त्याआमशेला सगळे ते पांडव परत त्या पांडवांचे पूजन करतात.
अच्छा. नाही आमच्याकडे आषाढ महिन्यामध्ये प्रत्येक मंगळवारी गाईला पण म्हणजे बैलाला पण काही काम नाही. आणि हे पण नाही. आमच्याकडे शेतात पण काही काम नाही करत.
आमच्याकडे त्या दिवशी अस तर त्या दिवशी अ लांबून लांबून आपल्यापल्या शेतामध्ये येतात आणि पांडवांची पूजा करतात.
अच्छा.
असं म्हणतात पांडवांची त्या दिवशी पूजा केल्यावर जे पीक असत ते चांगलं येत ते रक्षण करतात आपल्या पूर्ण शेताचे.
हम्म.
आणि मग तुम्हाला नांगर वगैरे माहित असेल का नाही.
नाही माहिती आहे पण मी स्वतः अनुभव नाही मला त्याच्यातला.
अच्छा. म्हणजे ते तुम मग तुम्हाला बैलानी हे केलेलं माहित आहे का ट्रॅक्टरनी.
हा.
म्हणजे आता दोन्ही दोन्ही पण करतात ना, हा हा. आणि ते बैला बैलांनी पण करतात बघा.
हो.
आता ते जरा बंद झालंय कारण बैल जास्त कोण ठेवत नाही ना.
हम्म.
ह ते आता म्हणतात आता बैला नको ट्रॅक्टर आलेत सगळे ट्रॅक्टरनेच करू ट्रॅक्ट रने लवकर होतय पण ते ट्राक रनी पण पेट्रोल डिझेल तेवढं जात ना.
पण मग इथे एक बैल पोसायचं म्हणजे किती एक राऊंड पोचण्यासारखं आहे ना त्याच्या माग त्याचाच चारा त्याचं पाणी त्याच दुखणं त्याच बाण त्याची निगा राखणं तस ट्रॅक्टर तर कसं
आता शेतकरी लोकं ते बैल ते ठेवत नाहीत. अगोदर कस सगळं बैलांवरच चालायचं. पण आता ते बैल बैल ते बैल पण इकडून तिकड यांच्याकडून त्यांच्याकड, त्यांच्याकडून त्यांच्याकड जातात ना.
हम्म हम्म.
ह आता जास्त म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांकड जवळपास बैलांच्या जागी आता सग इकड ट्रॅक्टरच आलेली आहेत.
ट्रॅक्टर झालेत हो. आता प्रत्येक ठिकाणी नुसती वेळेची बचत.
हा आणि आता शेत शेतामध्ये ना ते सोलर पॅनलचं पण वाटप चालू आहे बघा.
हो तुमच्याकडे मी आता जेव्हा आली होती ना आता मी साडेतीीन शक्तीपीठाला फिरली ना. तेव्हा त्या पट्ट्यामध्ये प्रत्येकाच्या विहिरी जवळ सोलर पॅनल सहा सहा पॅनल बसलेलेच होते.
हो आणि काही काही जणांचा तर हो इथं इकडं खूप आहे आता सोलारचं.
नाही आहे सोलरचा.
कारण इथं लाईट जरा प्रॉब्लेम आहे ना. आ णि लाईट नसली की उन्हावर सोलार चाल चालू असतं. मग ते ऊसाला वगैरे जर पाणी द्यायचं म्हणलं तर आता सगळे लोक ते सोलारच पाणी चालू करतात आणि त्याच्यावरच दार धर तात.
हम्म.
इकडं कस जरा जास्त म्हणलं तर रात्री संध्याकाळी पहाट अशीच लाईट. असते मग त ते टाळ हा मग ते टळत सोलार मुळ दिवसभर दार धरलं तर आ तर संध्याकाळी आराम म्हणजे पूर्ण झोपू शकतात ना. हा. आणि ते विंड मिल पण आहेत बघा इकड आता सध्या खूप आलेले आहेत.
म्हणजे?
अ ते चक्की नाही का बघा हवे ची ती गोल गोल फि हा हा पवनचक्की पवनचक्की ती पण एकच एका एकाची खूप प खूप आलं इकडं.
पण ते पवनचक्क्यांचं कसं असतं म्हणजे ते जे अ ज्यांचं आहे ती पवनचक्की ते शे
हा ते मोबदलावर र्षाला कितीतरी त्यांना पैसे मिळतात म्हणजे सब
अच्छा हम्म.
हा ती जागा गेलेली असते ना तेवढी त्या शेतकऱ्यांची त्याच्यामध्ये. तर ते त्याच्या बदले ते त्यांना कितीतरी पैसे वर्षाला किंवा महिन्याला देतात.
अच्छा.
पण ते बसवायचं म्हणल्यावर खूप नुकसान होतं बाकीच्या लोकांचंच खूप नुकसान होतं.
कसं काय नुकसान होतं.
कारण ते त्याचे जे पंखे म्हणजे ते एक एक असतात ना हा पाते. त्यांना ते स्ट्रेटच घ्या लागतात त्यां ते मध्येच वळण वगैरे जमत नाही. ते पूर्ण स्ट्रेट असतात खूप मोठे असतात. ते. अं आणि मग ते दुसऱ्यांच्या शेतातून जर ते शेत आतमध्ये असेल ज्या माणसा त्या शेतामध्ये ती पवनचक्की बस व्हायची तर दुसऱ्यांचे पण शेतांचे, पिकांच नुकसान होत. म्हणजे ते हा, म्हणजे ते काय अस होत आता एखाद्या आतमधल्या शेतात न्यायचं आहे तर ते सरळच न्यावं लागतं. जरी वाट नसली ना तरी त्या अ त्या शेत त्यांमधून तसंच न्ह्यावं लागत. कारण त्याला वळवता येतच नाही ते पान पंख्यांच्याला ना म्हणून मग ते म्हणून मग ते शेतातूनच जात कोणाच्या पण.
हम्म चालू पिकाचं नुकसान.
हा. आणि आता तर इखेडे तर खूप नुकसान झालेलं आहे काही काही लोकांच आणि ज्यांच्या शेतांमध्ये पवनचक्क्या बसवल्या त्यांची मज्जा चालूय पण बाकीच्याच काही काही जणाच नुकसा न होतय.
हम्म हम्म हम्म.
आणि एकाच जणाच्या शेतात म्हणलं तर तीन चार तीन चार आहेत.
अच्छा पण मग तिथे पा तुमच्या
हा आता आमच्या इथे एक जण आहेत ना त्यां च दहा बारा एकरर् शेत असेल जवळपास. तर त्यांच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक एका एकर मध्ये एक आहेच अस वा असं दिसतय.
अच्छा.
हा एवढं ते म्हणजे आता सरकारने ती स्कीम तशी काढलेलीच ए ना.
ह ह ह पण पवनचकी जर बसवली समजा आता मी माझ्या ह्याच्यात पवनचक्की बसवली.
हां.
त्याच्यात दुसरं पीक घेऊ नाही शकत का?
नाई घेऊ शकत ना. पण त्याच्या बाजून घेऊ शकणार तुम्ही.
हम्म हम्म हम्म एक ठराविक अंतर सोडून द्यावं लागल.
हा ठराविक आंतर. म्हणजे जस अगोदर लाईट चे पोल बस बसवले होते बघा. काही काही शेत तांमधे आणि त्याला जशी जागा त्याच्या शे शेजारून जस पीक घेत होते ना सेम तसच आहे.
अच्छा.
हा. अगोदर पवनचक्की आपल्याला कुठेतरीच फक्त बघायला भेटायची.
हो हो.
म्हणजे जे त्याच नवल होतं ते आता नवल काही राहिलेलंच नाही. आता ए ताणा हिथ तिथं सगळीकड दिसतात येत.
हम्म हम्म हम् हम.
हा आणि शेतामध्ये शेतांमधून आता हायवे पण होय होय लागलेत ना ते का ताई तुम्हाला.
हम् ते शक्ततीपीठांना जोडायचा रस्ता चालू ए ना.
हा.
आपण थांबूयात ताई, दहा मिनिटं झाले दुसरा कॉल घ्या वाटलं तर परत. ह म्हणजे तुम्ही करा वाट वाटलं तर.
हा हा करते.